हॅलो येतोय काय आवाज हा
तर हे चालू असल्यावर ते येत नाही काय
हम्म हो अगं ह्या बाया काहीच नाही वाटते. हं, बॅक पेईना झालंय. चौतीस म्हन नंतर लावा. बघतो त्याला कस कस काय? तरी पण बघ काय आहे. म्हणजे सर्च लिहिली असलीत तर सांग. म्हणजे हे करतो. ट्रान्सस्क्रिप्शन आहे आहे बाघ
ते काय बघ सिल्वर सिल्वर कलरची चाळीदार नक्षी काम केलेली आहे त्यात खयती
हा हा
त्या गेटची सिल्वर कलरची जाळीदारनाशी काम केलेली
हम्म हा हा
पहिलं सुरुवातीच काय कळत नाही गेटची का काय गेटची
हम्म अचक्र प बॅकच जाईना होते पॅक जाईना म्हटलं ह बोल हम्म तू काय